हां बोल.
हा आवाज आलाय का? हम्म हम्म काय करायलास?
काय नाही बाळाला झोपवलं.
हा हा, हा, मानस
मानस स्कूल ला गेलाय.
छान झालंय हं डे स्कूल
हा आणि ये टुबो
टिब्बू जाऊन आला त्यांच हाफ डे चालूय अजून एक आठवडाभर. आणि मग सोमवार पासून म चालू होईल रेग्युलर स्कूल.
हा हा. स्कूल ड्रेस त्याने दिले का?
आजून नाही आता पुढच्या आठवड्यात सगळं स्कूल ड्रेस पण देणार बुक्स पण देणार.
हा हा हा.
हम्म ते तर पहिला एक इन्स्टॉलमेंट भरायचे आहे. चार हजार रुपये आणि मग देणार त्यांना.
हा हा हा हा. अगं मानचं पण तसं केलं की पहिले इन्स्टॉलमेंट भरलं.
हां.
भरल्यानंतर त्यांनी टेक्स्टबुक दिलीत फक्त.
हा.
टेक्स्टबुक दिलीत मग फोरच दिलीत ते पण सिक्स थाउजंड भरल्यानंतर मग आता आणि सिक्स थाउजंड भरल्यानंतर स्कूल ड्रेस आणि सॉक्स वगैरे देणार.
त्याला पण अ त्याला पण दोन ड्रेस आहेत नव्हं.
त्याला ते स्कूलचे डेलीवेअर असतात बघ ते दोन जोड देतात आणि हच एक देतात स्पोर्ट्सच एक देतात.
आणि शूज तेन त्याने देतात काय आपणा आणायचं.
शूज आपण आणायच. हेज भारी हाय ग श्रद्धा इन्स्टिट्यूट च श्रद्धाच कस हाय माहिती काय सगळं त्यांनीच देतात, स्कूल बॅग शूज तेवढ आम्ही घ्यायच असतय वाटत. स्कूल बॅग बुक्स आणि ते ड्रेस वगैरे सगळं सगळं त्यांनी दिलेत.
आणि मग मानूसला येन. हे किती जातय बस भाडं.
बारा हजार.
म्हणजे महिन्याला हजार रुपये काढून ठेवाय लागतय. त्यासाठी बाजूला आणि मग सुट्टीच पण त्यातच काउंटिंग अ हा मग सुटीच पण त्यातच काउंटिंग करतात होय.
नाही ग महिन्याला बाराशे.
हा महिन्याला बाराशे.
हा. होय ग.
म्हणजे हा हा म्हणजे सुट्टीचं हे करून काढ. काढत्यात त्यात होय त्यात.
सुट्टी एक महिना सुट्टी असते कनी त्यात तर डिडक्ट करतात. आणि ओरलेला घेतात तुझ बरं आहे, तिथल्या तिथं तू
हो मी ते बंदच केलंय म्हणजे रिक्षा वगैरे काय मी लावलेलीच नाही हाय. इथन जवळ आहे ना अगदी आम्ही आता बॅक साईड ला राहिलो की नाही आमच्या इथं. तर मग दिसतस. फुल आणि चालतच घेऊन जात्यात तरी पण मग स्पृहाला एखाद्या वेळेस. मग वेळ झालेला असला. मग मी आले नसले तर मग ते रिक्षावाले ज आणून सोडतात. इथपर्यंत रोडपर्यंत. आणि तिचं ती येते आत मग.
तरी आणायला जाईच बाई.
हो मी जातोय सोड सहसा. पण गेल्या वर्षी म्हणत होतो. मला कि डबल, डबल कशाला येताय तुम्ही. तर मी सोडतो म्हनून. आणि मॅडम असतात ना सगळ्या लास्टला. तीन वाजता. अ स्कूल सुटल्यानंतर मॅडम असतातच की सगळ्या.
होय, होय.
हम् मग त्यामुळे काय नाही आणि तेे दादा पण चांगले आहेत एकदम भारी. रिक्षावाले दादा समजून घेतात.
आणि मानस ड्रायव्हर ह्यांचा मित्र आहेत.
हा, हा, हा, ह.
आम्हाला बरं आहे ते सोडायचं आणायचं काही टेन्शन नाही.
आणि मग त्याला कुठं जायला लागते तिथं पेट्रोल पंपावर जायला लागतया नव्हं.
होय पेट्रोल पंपावर जायला लागतय ग.
हम्म.
पेट्रोल पंपावर नाही बाबा जातय सोडायला नाहीतर उदय त्या टायमाला जाईत असलं कि उदय सोडतोय.
आता अंशूला पण तिथंच घालणार काय मग.
अनशुला तिथेच घालणार आहे. खर भारी आहे. ग स्कूल त्या माणसला इथे होत, तेव्हा मार्क्स. हो लईच कमी यायचीत.
हा, हा, हा.
आणि तिथथं बघ आता गेल्या वर्षी नाईंटी टू होते. आणि ह्या वेळेस. नाईंटी फाय झाले.
होय अगं पण ती ही म्हणत होती. ती म्हणत हाती सोप्या म्हणून होते कनी. तिला पण घातले या नई तर ती म्हणजे. तिला तर तिथं गेल्यापासन लई लोड व्हालाय म्हणालती अभ्यासाचा.
पण बाई अभ्यासलाही कमी देतात तेनी.
नाही ते ते झालं पण कनी अ हेिथ कसं अ जरा समजत होत तिला, ति तिथं कायच समजना झाले आणि मॅडमांना काहीतरी विचारायला गेली कणी ही कि मॅडम मला हे समजत. समजल नाही आज तस म्हनून तर काय. सांगत नाही म्हणालती. ती बाई मला.
कोण सोफिया.
ती ग स्पृहाच्या वर्गात नव्हती होय ग सोफिया म्हणून हा ती तिला तिकड घातल्या ना तिने.
काय नाही ग. छान सांगतात त्याने माणसच बघ किती डेव्हलपमेंट झालंय मी त्या मॅडम कधी पण भेटू दे मला. रेनबोच्या त्यांना सांगणारच आहे. त्यांना सांगणारच आहे, स्कूलमध्ये तुमच्या सिस्टम चांगला नाही, तेच्यात तरी ऍडमि ऍडमिशन लईच कमी आलात नाही.
हम्म होय.
त्यांनी नुसतं होमवर्क व जोर देतात ग होमवर्क लई देतात त्यांनी. एवढं पण होमवर्क देऊ नये लिमिटच्या बाहेर. त्याला कस माणसला लय त्याला एक चार पान होमवर्क असतय आणि क्लास वर काय कमप्लट करूनच येतोय ज्या दिवशी कमप्लीट होत नाही, त्या दिवशी घरात करून घेतोय. आणि हित स्कूलला जायलाच बघत नव्हता तो.
भारी हाय आणि त्याच्यासोबत. आणि अदर एक्टिव्हटी पण आहेत वाटत. तिथे जास्त स्केटिंग हे ते सगळं.
स्केटिंग आहे स्विमिंग हाय.
तेच की
आणि स्पोर्टस स्पोर्ट्स मध्ये तेन जरा आता इन्वॉल्व व्हाय लागलाय. दोन वर्ष मी ते म्हणजे फक्त अभ्यासातच त्याला घातलो होतो आता त्यात हे व्हायलाय त्या वर्षी स्पोर्ट्समध्ये होच ते घेतला होता, गेल्या वर्षी पण हे आलं नव्हतं अं प्राईज आलं नव्हत त्याला. ह्यावर्षी बघू काय करतोय. मग तुझी धाकटी पोरगी ग.
तिला पण तिथच घातलं अजून आता काय करायचं आता पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजे हे एक लास्ट इयर सुरुवात. होत तिथं पुढच्यावर्षी बघायचं मग कुठं घालायचं. ते.
पुढच्या वर्षी घाल इकडं चकोतेला घाल. हे पण चांगलंय काय श्रद्धा चांगलंय पण श्रद्धाला फी जास्त आहे. अ वर्ष. वर्षाचं तिथं पंचावन्न ते साठ पर्यंत जात.
हो हे का म्हणजे गावातल्या गावात हाय. कनी त्याच्यामुळे जरा मला बरं वाटत ग हे आणि कस होतय म्हणजे मा माझं वैयक्तिक मत सांगतो हा तुला. मुलान मुलांची संख्या कमी असल्यामुळे कनी अ टीचर म्हणजे. पर्सनली सगळ्यांच्याकडे लक्ष देतात असं मला वाटतय हा. आणि मग जास्त मुलं असली की नाही आता त्या म्हणजे त्या सोप्यावरन मी सांगतो तुला. जास्त मुला असल्यामुळ तीला इग्नोर. कराय लागल्यात स्कूलमध्ये, म्हणजे असं मी काय स्कूलला एखाद्या नाव ठेवायचा असाभाग नाहीं हाय. पण मला असं वाटत. ते व्हय.
नाही ग आता माणसला मी घातले की नाही एखादी मॅडम तशी भेटली तर तसं होतय नाहीतर आदरवाईज कि नाही सगळी तशी नसतात तिथं. त्या म मेन मॅडम आहेत म्हणजे काय प्रज्ञा मॅडम त्या स्वतः. आता डेली सगळ्या क्लासेसमध्येध्ये जाऊन सगळ्या मॅडम सगळ्यांच्याकडे लक्ष द्यालात की नाही काही एकट्याकडेच द्यालात हे सगळं प्रॉपर त्यांनी लक्ष. लक्ष देऊन बघतात.
हो हम् हम्म् आणि मग त्यांचं पण
अगं मला हे अजब वाटलं तुला सांगतो की ऐक एक हे अजब त्या मॅडमांना प्रत्येक क्लासमधल्या प्रत्येक मुलांच नाव माहिती आहेत. होय. म त्यांनी फिरून लक्ष देतात. तेवढ परवा मी रिझल्ट आला त्या दिवशी मॅडम मान फोटो काढायचाय मॅडम म्हणताना त्यांनी डायरेक्टच म्हणले कि मानस म्हणली त्याच्यावर ओळखलं त्यांनी म्हणली की बाबा सगळ्या क्लासमधल्या सगळ्या मुलांच नाव मला लक्षात ठेवाय लागतात कारण मला सगळ लक्ष द्यायला लागते, कुठलं मूल काय करायल बघायला लागते, अस सगळं ते लय छान एप्लेन करतात. हम् ते सोपियाचच काय ती त्यांची मम्मी लक्ष दिली नसेल जरा.
ते अग तिचं लक्ष द्यायचं म्हणजे तिनं क्लासला लावलं आता तिने हथं. आम्ही क्लासला लावले आहेत. तलंच मॅडम आच्याकडे लावलं.
होय.
हा मग ती म्हणजे तिला पण लोड व्हायल सोड त्या मुर्गीला पण क्लासचा अभ्यास पण स्कूलचा अभ्यास.
क्लासला लावा मी तुला खरं सांगू बाळा तुला खरं सांगू आयशू मुलासनी क्लासला लावू नये. घरात म एक तर आई आईच लक्ष द्यावं बघ मुलाकडं, असं दिलं की नाही ह.
सिलाबस आहे क नाही वास्ट हाय म्हनालती. त्यामुळ आणि म्हणजे जरास तीला पण लोड व्हालागलय नाही पोरीला तर मग एक वर्ष लावून बघूया अशा भावनेनं तिने लावलेली ग क्लासला. तर माझ्या मॅडम पण म्हणत होते त्या अभ्यास लयी अभ्यासक्रम लयी वास्त आहे. आणि तुला म्हणजे जमणार नाही, हे कसं करणार तू असं हॅडल म्हणून म्हणत होत म्हणे तिला मॅडम पण ती मला गेलं सांगत होती.
नाही गर सीबीएसई पॅटर नाय.
होय सीबीएसईी पॅटर्नच आहे की तिथं पण माहितय मला सांगितलच खरं जरास वास्ट हाय अभ्यासक्रम म्हणजे हेतल्यापेक्षा तिथं जरा हे आहे गं. आणि कसं होतंय माहित काय मुलांना कणी असं शाळाबदलीस कणी म्हणजे हे करून
त्यां मुलांचं एक मत असते ग हा तुला सांगतो मुलांच एक मत असते आमचच बघ आता आम्ही एकाकड जर आम्हाला जमायला लागल तर दुसरीकड होत नाही ते.
होय.
असंच असतंय मुलांचं पण. हम्
अघड हाय काय विचार करायला गेलं कणी या पोरां च्या शिक्षणावरून डोकं फिरते बाई.
लई आणि आमच्यासारखं नाही आहे यांना.
आता घे तूला. कि जर मुलांना अ सरकारी नोकरी पाहिजे चल म्हणजे सरकारी नोकरी जर तुम्हाला भविष्यात करायची असेल तर तुमचं शिक्षण हे सरकारी शाळेमधूनच झालेलं पाहिजे.
हा हे कुठलं नवीन नियम आहे.
अग होय. नाही नियमाला मला पण ऐकलं र एवढं आश्चर्य वाटलं.
हम
अ मग मी मम्मी म्हटलं अगं बाई म्हटलं हे काय नवीन नियम मला स्पुहाच्या शाळेतल्या एका मुलाच्या मम्मीनेच सांगितलं की असा अस नियम मला मला काय पटनाच ते पण मी नं
मग हे श्रद्धा तेन सगळं बंद होतात मग.
इ
ते श्रद्धा मेन म्हणजे त्याचच आहे गवर्मेंट जॉब जॉबच्या हे नच शिकवते हेतूनच शिकवतात श्रद्धा, केसिपी, चकोते.
होय.
अ सगळं ते त्या हेतूनचं शिकवतात सगळं बंद पडते.
काय विचार कराय लागलीस की लयी आवघड आहे बाई.
अगं यूएस मध्ये तर सगळी नाईंटी नाईन पसेंट हॅलो हॅलो हॅलो हॅलो ऐश्वर्या. हॅलो.